हा हो येते येते हा हॅलो हो. हो जेवण राहिलं फोन फोनच चालू आहे जेवण राहिलं.
होव काय, लई ऊशिर झाला?
हो आता ते मॅसेज दिसला मला तो.
हा हा.
म्हण मग आठ वडे फोन येत ला बावर मटत फोन
नाही माया घरात नेटवर्क नाही. नेटवर्क कमी आहे माझ्या घरात. नाही खाली कमी आहे वर आलं पायऱ्यावर की मग वाढते.
हो काय?
त्याईने लावून पाहिलं तर मग मुलगा जागे होता मीे वली नाही मग म्हटलं म्हण तुम्हाला म्हंटल थांबा वर जाऊन येते काय.
हा काय हा.
दुपारपासून येऊ राहियला तसच येऊ रायला त्रुटीत दाखव रायला.
हा काय मला आज दिवसभर नाही लागलेत
हाव ना.
हा. हा आता लागून राहिले दोन चार झाले मग आता लावणं.
हा ना माय राहिले पाच सहा राहिले.
हं आज ते अखरे वहिले लावलत मग गोपाळचे आईले दोन
हा मला सांगितलं तेन म्हणत कि माया लागलात. तसं मग तसं हं मग मला लावून पाहिला ताई ना मग काही लागला नाही. मग म्हटलं मी वर गेली की लावून पाहते तुम्हाला थांबा.
ह ह ते रात्री लागतात मग ते दिवसाक लागतच नाहीत मग.
दिवसा सगळेच नेट चालते ना? हम्म तुमचे किती झाले? जेवणा झाले बा.
हाव का हा हा हम्म.
जेवण झाले.
म आहे ना का
हा मनषा काकूच्या घराजवळ.
ह ना ह तेच जाग पाणी
मदातलं घर आहे आमचं.
मंदातला हा.
हा ते समोरच्या या मागचं हा. काकूची जागा लावली पाळणा आता.
हो सांगत त्या
झाली अर्दी झाली पाळणार नाही पाऊस झा काही येऊनच राहिले ते आता.
हो ना ते अगोदर उन्हाळ्यातच लावं लागत .
हो ना पण ते काही काम किम असतात पैसे
हो हो पाहा लागते सर्वच पाहा लागते जागा
आमची बांधली नाही यावर्षी अशी जागा
हा ना. हा ते सुमित्राबाईची सुनाय का तू?
नाही नाही मी तेे कोकला पाहिजे सुना
हा का हा स हा
माय सासरेले सासूले ओळखत असान तुम्ही.
हो सासऱ्याला सासले वाटत असा तुम्ही.
हम्म.
ते ओळखत असतील ना ते कोकीला ते.
हा हा माझे सासूबाई ओळखतात तुम्हाे मी पाहिलं शि तुम्हाला लग्न बिगनासाठी पण नाही म्हणजे लक्ष नाही की तुम्हीच नेमक
हो ना.
हा हा.
हम्म
तुमचे झाले काय कॉल सर्व?
हो आता दोन राहिले वाटते मला तर अठ्ठावीस काय आहे वाटते हा. हा.
माय तर सहा राहिले.
हाव का दोन-तीनच राहिले मला काही खाली गेले.
मायलाय सहा सात खाली दिले.
हो मग आमचे गेले खाले.
नेच्यानं
हम्.
रेंज नसली की गेले खाली रेंज नसली की गेले खाली.
टॅम्पू नाही आलं बाळ आले तर.
हा माले एकशे त्र्याण्णव दाखव राहील
मग आमचं आमचंही दाखवून राहिलं मा एक
हा काय?
हा.
ते काही हे आलं होतं ना गुगल मॅप पण ते काही फसवणुकीचा प्रकार त्याचे प्रश्न सोडवले त्याचा अशीन ते कॉलचा कॉल च टास्क झाल्यावर येत असते.
हाव काय? तसंही दाखवून राहिले ना ते मच्यात गेल ना मी तर काही कळवलं नाही तिथं
नाही काय मले पहिले ते प्रश्नच आले गुगल मॅप मी म्हणजे आठ दिवसाच्या आधी पासून हे याच्या अर्धा कॉल तास ट्रायल करून ते कार्य आहे चा वरून मेसेज आलता व्हॉट्सअप वर तर मग करून पाहिलं काही तर मग. ते गुगल चे आले का व्हिडिओ पहा प्रश्न सोडवा
हा हा.
मग हे आल.
ते काही केलं नाही आम्ही आल नाही मला ते
नाही काय?
हा मांगाई नाही तर केले मांगा केल ते का?
नाही मी नाही केले मागे मी आईच्या घरी जायला होती त्याच्यान मग माही काही झाले नाही तिकडे काही रेज नव्हती.
हाहा दोन हजार आलतिका पाहिलं अगोदर
पहिले हा पहिले दोन हजार येला.
हा मला येलेत दोन हजार.
हा पहिले आले होते दोन हजार.
हम्म.
मग त्यातलं मग म्हणजे मी अ ते रिफ्रेशच नाही होत जा मला येतच नाही यात तर ती आईच्या घरी काही नेटवर्क नाही मग ते
आजी वारीेत असल्याच्यानला दिवस रहा लागलं.
हा कोण्या गावाची आहेस तू?
मी सुलाच सुलाच सुपरपडशीजवळ
चुलत हा.
हम.
हा ना.
शुभमच्या सासुरवाडी जवळ.
ह ना शुभमच्या हा आता रविवार येते वाटते ते?
हाव काय?
ह त्या मग मघा फोन केलता ना शुभमले शुभमले म्हटलं येत ना तुम्ही उघडला नाही का ते ते आहेत ना तिच्यावर शुभम.
हाव काय त्याचा नंबर काही दिसला नाही पण याच्यात
हो म पाहिल म्हणजे त्यांनी पाहिलं तर होता मग म विचारल तर मग काही केलं नाही म्हणतं बहिणी म्या ते
हाव ना बोलायचं जीवावर येते.
हा नाही ते बाईच्याच ना ते बाईलाच बोलाव लागते ना ते.
हा ना बोलाय लागते पण ते बाहेर असतात मोबाईल काही घरी नसत असे
हा मोबाईल काही नसते घरी ते आत्या बाई म्हणतते काही म्हणे मोबाईल नसते बाई माझ्याजवळ मी ते करत नाही काही टेन्शन घेतलं नाही म्हणत
तसच हाय ना लय जण त्याच्यात टेन्शन घेत नाही मोबाईल नसला की.
आणि काही की बाया काणि बोलत बी नाहीत ना मह्याशा
नाही बोलत नाहीत काही काही बाया फोनही उचलत नाहीत त्यायच झालं की बर झालं
हो असं नाही की मग आता तेच उचला लागते आपला उचलता ते आम्ही असंच करून राहिलो बाई ते करतात मी करतो.
मग का करंता तेव्हाच होते ना नाही तर तसं थोडी होते?
हा ना आपलं झालं अस थोडी आहे आपलं झालं ते झालं.
मग? सगळेच विचारायला लागते पण बाया कशात काय कोणाच्या घरच आहे का ते पण
विचाराच कुठपर्यंत हाय.
दोन शब्द बोल ना जीव्हारी
हम्म. लवकरच लगे कटही करून टाकतात.
दहा मिनिटं होवू द्या आवाज. नाही आला तरी राहू दे, चालतंय चालू मग रेकॉर्ड.
हां चालू ये एका एककडला, झाल तर‌ चालत ना मग.
हम ते समजते मग बा, नेटचा प्रॉब्लेम असेन काही असेन.
हो का? मग आम्ही मघाशी आली. त्या बाईचा राधाबाईचा आवाज नाही, एकदा काही होले हो लावत जा मग.
घरात तेच्या घरात नेटवर्क नई ना.
हं..
हम्म. आमच्या गावात तसही लई नेटचा प्रॉब्लेम हाय.
हौव ना, जर बाया कोणी बोल चालतं का मग.
काय माहीत बाई त्या दोघीजणी बोलतात.
हो ना मग त्या, सुन बोलली माया सोबत.
हा.
हा मग अगोदर मगं, सासू बोलली डब्बल ते आले.
दोघी ही, बोलतात ते.
पन आपलाच आवाज पाहिजे तिच्यात.
हाव ना. ओळखू येते ना त्याच्यात आवाज ओळखू येतेन.
आता मी तर हेच्यात, मी बोलून राहिलो.
हाव ना. आमच्या आधी बई काही समजा त्याच्या पोरी आहेत त्या, ना पोरीन लावले काही काही आईनं बोलल्या काही पोरी बोलल्या.
मला अ घरी माई सासूबाई येत पण त्या काही बोलतही नाही, त्या दोक्षातही घेत नाही तू तुय पायत बस.
हो ना, हो हो.
समजत नई त्या काही नांदी लागत नाहीत, त्या म्हणत्यात तू पाय. तू बोल हां. मले काय समजत नाही, तर मी काय बोलत नाही.
नाही तूच बोलत जाय.
हा मीच बोलतो मायाच्यावर मीच, बोलून राहिली झाले माले समजा. आता सहा राहिले. हे नेट राहिले आज दु म्हणजे लाव लागला इकडून तिकडून, पोरग झाला तर शाळेत मग काही ती जास्त. पाणी चालू झाला मग काही चित नाही लागे, म्हटलं बाई पोरगा जायला शाळेत कसं तर. तुमच्या त्या नाल्याले पूर आला असता, त्या दिवशी म्हटल सांग पूर आला की अटकते पोरग तिकून.
हाव काय? गाडी येशीन ना मग?
हा याटो येना लावेल.
हाव का, ह ह..
सरत सतीमध्ये, टाकलं त्याले यंदा.
हा का, मग असल हम्म.
इतक जीवावर येऊ ऱ्हायल शाळेत जाणं म्हणते, आई मी शाळेत जात नाही आता, अजिबात जात नाही मग शाळेत जायचं सांगू नको.
हं.. के जीवनलेच हाय काय.
नाही दुसरीत गेला तो.
दुसरीत गेला हा?
हा हे के जीवान नर्सरी तुमच्या, आटी झाली त्याची सोनद्याळ्याले.
हां हां हां.
हम्म, मग आता काही शाळा नव्हती आता तटे टाकलं हिवखेळ
हो हो, बर बर ये हां.. हो
पाऊस चालू होता आज दिवसभर.
हो आज दिवसभर चालू होता.
हम्म.
हम्म तू पाहायच मग नव
हा मी पायथून तुमचा झाला की लावून.
हो हो हा आ दोन मिन मिनिटं.
मी. वरती आली डायरेक्ट सगळीत वर दुसऱ्या याच्यावर माळीवर तार नेटवर्क आला खालच्या हयाच्यावर गेली नेट तो क नव्हता
ह ना ह ना हा हा.. आता हे वयाला कष्ट करायला लागत हा
जरा जाऊन को माटलं काही नाही होत बॅटरी
हा हा खाली गेले की मग येत नाहीत पहिले जे आहे काही.
अ खाली केले की नाही नाही सांगत. ते ना खाली गेले की पैसे येत नाहीत आणि हु हा हे याच्यावर येत नाही म्हणते पैसे. नाही तर आता एखाद्या समजा बोलते मग दुसऱ्याकती हुं हुं तर मग ते येत नाही म्हणतात.
हा ना बोलाच लागत की ग.
दहा रुपये मिनिट हाय ते.
हा ना दहा रुपये मिलीत
हा तर समजा पूर्ण दहा मिनिटाचा झाला तर शंभर रुपये येतात.
ह ना ह ना
तर असे समजा ते तीस कॉल होते तर तीन हजार रुपये होते ते. पण मग आपले त्यातले खालीच तर गेले किती
खाली गेले हो बोलात फरक पडते मग आवाज मिळायला की. हम्म..
आणि याच्यात एक ऑप्शन वाजत नाही तो फोन काहीच नाही.
नाही वाजत ब नाही त तसा उचला लागते.
हम्म समोरच्या आणि ते सांगून द्याय लागते की बाई आणलंय नाही.
हो हो आंबिनीज सांगाय लागते.
मग
हम्म न ये न वाला असत वाजत तेव्हा.
नाही नाही कोणाचच नाही वाजत स्पीकरवरही नाही टाकल्या जातून काहीच नाही.
नाही नाही टाकलेचच नाही मग आवाज आता आवाज केला नव्हता जरा थोडासा बरा आहे ना घरी आहे.
हा हा
स्पीकर खराब झाल नाही का स्पीकर आणलो मला पण पाहिजे पालं उचलाय लागत.
जास्ती कोरान कइ केल्या जात नाही.
नाही आता नाही केले
बरं ठेवा मग तिकडून झाले, तुमचे दहा मिनिट मी लावून पाहिते.
काय होय ठेवा.
हा मी लावून पायच माल
लगते काय?
हॅलो..